हॅलो. हो कोमल ताई बोला.
काहीच ना इ ते म्हणजे लशीकरणचा डेटा ते ब वरली आहे
पूर्ण झालं.
हा झाले दोघे अंगणवाडीचे लसीकरण झाले.
अस.
नाही नाही आज गरो दर आणि स्कंदा मातेची मिटिंग घेतलेली होती.
मतेम येत का. तुमच्या तिकड नाही आले का विजिटला सर.
नाही ना.
कुठे गेले अस.
ते पण तेच नाही माहिती का आहे नाही ना म्हणून दन्वंती ताईला विचारलं होत.
हम.
ती विजिट आपल्याकडे नाही आहे लंगडी गोटाळी आणि चांचयलीला आहे असं म्हणत होत. किती.
हम्म.
आणि सुनीता ताईने पण लावलेलं होत पण असं काही बोलले. नाही मला कि.
काही नाही मग तिकडच असेल मग.
हा. आणि म्हणजे स काळी आज गोरोदर आणि संंदमा त्यांची मिटिंग घेतलेली होती आणि की चार प वाटप केलेले होते ना.
हम्म हम्म.
त्यामुळे गरोदर आणि स्तंदांना सगळ्यांना सांगून आणि अच्छा रोजी चलाे दोघी अगंणवाडी एकच. च आहे ना मग आम्ही दनवतीि त आईसोबत एकत्र बैठक घेऊन घेतात गोरोदरमात.
मग चांगलंय नाग एकत्र घेऊन घेतात तर.
हा. अजून एके अंगणवाडी बाकी आहे ते त्यांचं मग. स्पेशल स्पेशल मीटिंग घ्यावं लागेल दनवंतर ताईच्या बहिपाड्याचे बाकी आहे माझ्या. नंबर अंगणवाडी क्रमांक तिकडच्या भागे आहे.
बाकी का हो तुम्ही तर घेऊन गेत. माझं तर बाकीच आहे काहीच नाही केलंय मी.
त तर बचत गटाची े आर पी आहे ना. तू बचत गटाची शी आर पी आहे ना.
बसत गट अस सीआर पी सीआर पी म काही नाही ना त्याच्यात
मग कुठल्या कामात आहे तू आपलं एवढंच काम आहे का.
बसत गटामता आहे मी शयार क थोडी आहे मी
हा.
सदा काय सांगतात ते.
सचिव.
सचीव अध्यक्ष.
अध्यक्ष आहे का.
हो.
हम्म.
ती प्रियंका आहे ना सी आर पी
हा ती खूप बोलते बाई हम् ह.
तीच बोलते फाडफाडफड असं
फडाफड बोलते धनाधन
हा घरी पण तशीस
असं काय कितीक लांब घर आहे?
असं काय नाही जवळच घर असं खूप लांब पण नाही. हो.
अ हां हां. आमच्या गावात तर दोन दोन आहेत, बचत गटाचे सी आर पी
दोन दोन हाय, मोठं गाव ना मग अंगणवाडी चार आहे. आमच्या इकडे दोनच अंगणवाडी
अजून दोन येणार आहे म्हणत होती अंगणवाडी सेविका
हम् अजून दोन?
हा अजून दोन येणार आहे अंगणवाडी हे म्हणजे अंगणवाडी क्रमांक आणि दोन आहे, ना ते म्हणजे एकत
हम्म हम्म.
हा आणि माझ्या घराजवळ म्हणजे, आम्ही खूप लांब आहे दोघे अंगणवाडी पेक्षा इकडचे मुलं तर मग जातच नाही, रस्त्यावरन जा जावं लागतं ना बाळांना-
हो हो.
त्यामुळे माई वडील पाठवतातच नाही मग आणि गावाच्या बाहेर ना परत ते गावा मध्येच राहिलं पाहिजे, ते गावाचे बाहेर मंग् ते- जवळचेच जातात मग लांबचे नाही जातात.
जवळचे जातात ना.
हां.
ज्याना मग स्पेशल पाहिजे. अंगणवाडी आस
हा पोषक पाहिजे.
गरज असतिल का तिथं?
आ हा जास्ती आहे ना.
चालेल ना मग ते थुप जरी
हा गाव पण मोठं आहे आमचं.
हम्म मोठ तर मोठं आहे जाऊ
हम. अजून तो बैलपाडा वेगळा तो लहान आहे जनवंती ताईकडच
ती तूथण इथं राहते, बोलली पाडा पण खूप लांब आहे ना
हा लांब आहे तिकडं जर लशीकड राहिला ना तर ली पटकन आवरलं जातात.
हम्..
कारण कि तिकडं कमी लोक ना आणि इकडच्या अंगणवाडी क्रमांक एक आणि दोन मध्ये लसीकरण जर राहिलं राहिला तर आठ ' साडे आठ वाजेला निघायची, तर डायरेक्ट तीन किंवा चार पण वाजून जातात.
अस.
हा ना अशा वेळ लागून जात.
जास्त आहे ना गरोदर माता
हा गरोदर पण आणि स्तंनदा आपण तशाच सारखेच
चांगली सुविधा म्ह काय जास्त जास्त हे गरोदर पण स्तंनदा पण माझ्यामध्ये असं.
हा. अजून तर काही काही बाहेर गावी असं चालले जातात.
बाहेरगावी चालले जातात ना, कामाला चालले जातात.
हा हा. कामाला चालले जातात आमच्या इकडचे ना बी लोक पण गुजरात मराठवाडा असं निघून जातात ना. उन्हाळा, हिवाळा आणि उन्हाळा तर तिकडच असतात.
हम्म् उन्हाळा आणि हिवाळ मी तिकड असत. तर
हा हा... हा पावसाळ्यामध्ये एवढेच गोरीला असतात.
तेव्हा आता काही काम नसतं, पावसाळ्या मध्ये काय करणार, पण तिथं बाहेर मला थांबव-
एखादी ताई तर अशी नोंदणी एवढीच करून घेते. आणि निघून जाते तर डायरेक्ट- डायरेक्ट डिलिव्हरी च.
हा, तस पण करतात.
हा...
बीज समाजात तसच करतात ना
कारण की आपण हे गोरोदरसमा त्यांची मिटिंग घेत असतो, त्यांना मग माहत असत. आणि ते नवीनच जर असतात. तर मग ते नोंदणी करून देतात. आणि चालले जातात. सांगत पण नाही.
हो.
आणि परत गोळ्या, लस, राहून जातं त्यांचं. हा
हो गोळ्या पण राहून जातात, तिकड नाही देत असतील ना. तिकड पण लशी, तिकडं करून घेतात ते लशी करन.
हा बाकीचे म्हणजे करूनच घेतात. कार्ड सोबत घेऊन जातात ना, तिकडच
ते ग, ते उलट, चांगलंय ना मग
हा, ना ते गावातल्या लोकांना विचारून, ते जायला पाहिजे
हम् हमम
काही लोक मग, विसार, विसारतच, नाही आणि
जात पण नाही. का मग तोच विचार करत असतील ते, असं काम रावून जाईल माझं अस
हो. अस विचार जायला पाहिजे हा आमच्या इकड एक ताई होती, तिला लग्न झालं खूप वर्ष झालं तिला. हा. तर ती, म्हणजे नोंदणी करून दिली, आणि गुजरातला चालली गेली. हा हा हा परत आली, दोन, तीन, दिवसामध्ये डिलव्हरी झाली. हा आणि त्यात मग, बच बच्चू कमी वजन असं आलं ना, का तिचं
हम्म.
म्हणून तुला सांगितलं, काबर चाली गेली तू एवढ्या वर्ष त्यामध्ये तुला बाड म्हणजे आहे तर त का जाणार म्हणजे, जायचं न होतं ना, असं म्हटलं तिला.
हम्.
काय करू ताई, घरचे लोक पाठवून देतात आज. म्हणते ती, आणि ते बच्चूना कमी वजनाचा आला ताई.
किती वाजन भरला त्याचे?
अ, दोन किलो का? असंच, दोन किलो, दोनशे ग्रॅम,
बस इतकं
तिला म्हणजे विजिट ला गेली होती ना, मी पहिल्या गृहभेटीला.
हम्म.
मग तिला दोन दोन तासाने बाळाला दूध पा पाजयचं आणि रात्रीच्या वेळेस पण तीन चार वेळा पाजायचं फक्त जोप लोकर जपलं म्हणून झपून नाही द्यायचं त्याला उठून पाजावायचं पण असत आणि लक्ष द्यायचं असं म्हटलं तर आता ती ना तस करते तई म्हणते ती
हो वजन वाढत ना आमच्या इथे माझी एकंद म अस ना सातव महिन्याची डिलवररी होत होती
त्या ताई च मग बच्चूचा ना आता वजन वाढलेलं आहे ताई. हा चांगला वजन वाढलेला आहे आता.
मगे ते दुधामध्येच पण कोर होऊन जातात ना.
मंच.
जर चांगल्या सांगितल्याप्रमाणे जर त्यांनी केलं ना तर होतात कवर माझ्या पण इथ हा झालेलं एक वर म्हणून सांगते. म्हणजे? पूर्ण महिन्याची नाहीस म्हणजे एक सातच महिन्याचा बाळा जन्मलेला होता.
किती किलोचा आहे.?
तिथं तिसं म्हणजे दीडशे अ दीडच किल्लोचा होत.
दीडच किलोचा?
मग दीड किलो स पण ते इतिहास आहे ना. पंधरा पंधरा दिवसांमध्ये वजन वाढत होतं ते असं. तसच होत मी वजन घ्यायला वाढतच. दोन ग्रॅम तीन ग्रॅम अस नाही तर मग. अर्धा किलो पण वाढून जायचं वजन.
हम्म हम्म
तर आता आता साडेतीन किलोचा येतो.
साडेतीन किलोच आहे.
हा म्हणजे किती दोन महिने पण झाले नसतील का?
हम हम चांगलं वजन वाढलं ना?
म वाढलं वजन. म्हणून ते अ अंगणवाडी अंगणवाडीचे सुपरवायझर आहे ना. ती पण सांगत होती. क झालेय म्हणे मस्त आहे बस. सनाता ज्यांना म्हणजे बाळाचं जर कमी वजन राहिलं जर सांगितलं त्याप्रमाणे करतात नव्हत मग. वजन वाढत म्हणजे लक्षात नाही देतात ना. कोणसं काही नाही होत म.
हम्म प्रेमाने जर शिकवलो ना ऐकून घेतात ते-
हम्म ऐकून घेतात. चल मग कमलाताई. ठेऊ?
राहू दे ना ग चालू दे ना.
कशाला?
त्याच्यात त्याचाच कट होन देणार आपोआप.
झालं ना अकरा मिनिटे.
हो
हम हॅलो
अंग वा.